हा कशेत?
छान आहे.
छान हो मस्त आहे बघा ऐका ना ते ब्लाऊज शवून भेटेल का तुमच्याकडून?
आता सध्या तर
आता सध्या तर नाही ओ काओ?
त्या रेखाच्या मुलाचं लग्न आहे ना त्यांचे ब्लाउज चालू आहेत आता सध्या
त्यांचे चाललेत का अच्छा अच्छा डिझाईन पण शिवता ना तुम्ही ब्लाऊज?
हो सगळेच
सगळे शिवताना होता ना हम्म हम्म आणि साड्या पण आणल्यात विकायला तुम्ही?
हो आणलंत ना
काय रेंज मध्ये आहेत?
तीनशे रुपयेपासून ते तीन हजारापर्यंत आहेत वेगळ्या वेगळ्या रेंज मध्ये
वेगळ्या रेंजमध्ये अच्छा अच्छा तेच कॉटनमध्ये पण आहेत का हो?
कॉटनमध्ये नाही ओ
कॉटन मध्ये आण ना की जरा
हो आणूया आता रक्षाबंधनला आता सध्या लग्न सराई चालूय ना त्याच्यामुळे काठपदर हे ते चालत नाही का?
अच्छा तेच तेच मग काय चाललंय अजून निवात?
निवांत तेच ब्लाउज शिवायचं काम चालले नाही आज सुट्टी आहे.
लॅडमिशन
चंदनगर ला घेतल्या आरंभला
चंद्रनगरला हम् हम् त्याची फी पण चांगली असेल दहा म राहि हो हो हो पहिले विमाननगरला होता का
होभमाननगरला होता पण त्याला ते जमलंच नाही
हम्म हम्
त्याच्यामुळे आता मग आरंभ म आपलं रेग्युलर नाही का सब्जेक्ट शिकवायचे
हम्म इकडची फी किती आहे
तिकडचे पंचेचाळीस हजार
स हजार हा
आणिम तिकडच हहा वर्षात काता सहाच महिने राहिले ना कॉलेज काय फेब्रुवारीला तर पेपर असते
हम्म
आता काय करता म्हटलं घरात बसण्यापेक्षा आपलं क्लासला लावलेलं बरं
हो पायाचं बरं आहे का
हो बर
अच्छा तेच ना तले पाय लंगडत होता ना हा हां
होता त्र त्याला नंतर नाही कमी झालं पण तुमं काय चालं
काय नाही आता हे सगळं आता ताळेबंद आलाय आमचा फंडाचा त्याचे काम चाललंय
संतुलनचा कधी तुमचा ताळेबण
आमचं आता आता शिक तर दहा महिने झाले
हा आता नाही ना तुमचं काय माझ्या आहेत बघ आता पुढच्या एक दोन महिन्या नंतर आहेत अजून दोन
हम्म हम् हम् आता तेच तेच म्हणलेला फोन लावून विचारा ब्लाऊज शिवायचे होते
ना आता सध्या तर टाईमच नाही आता हिचं लग्न झाल्यावर मग थोडा टाइम मिळत
हम् हम्म
किती कॉल राहिलेत अजून तुमचे
अजून आहे ना बरेच आहेत अह हे स्वयंपाकानी यांनी वेळच भेटत नाही
मला पण ते झालेय
हो ना
हा ते बचत गटाचं पण काम होतात ते
कामं असशे वाटलेत आणि येेत हम्म त्यामुळे
वेळ मिळत नाही
चालेल तेच ना आ ते पंड ज काम चालय तर सगळ्या महिला यायला लागल्यात ना
हा
तेच पैसे वाटपचं काम चाललेय काय झा दोन वर्षाचा असतो ना
हा हा
लावतोय का
नायो
नाय ओ. लावा की काय झालं एक हजाराचा असतो. एक हजार.
एक हजार.
हमम.
ना आता सध्या हे पण आहेत ना दुसरे बचत गट आहेत त्याच्यामुळ संतुलन मधला एक आहे दुसरा एक हजार रुपयचा आहे. पैशेतर यायला पाहिजे तेवढे
हा ते पण आहेच म्हणा. नाही आता आता काय ब्लाऊज शिवायचंच काम चाललंय का?
हो.
अच्छा त्यांचे तेच मी म्हणलं. उद्या लग्नाला जाणार आहे का मग?
जाणार आहे ना.
किती वाजता?
नऊ वाजता गाडी ये. आपल्या इथूनच गाडी आहे नऊ वाजता हा तस न नऊ म्हणता म्हणंता दहा वाजणार.
हा दहा वाजतील बरोबर ना. तेच ना म्हणलं जायचं म्हणलं का मला सगळं घरातला आवरून निघायचं म्हणलं लय वेळ लागेल.
येणार आहे तुम्ही?
दहा वाजता चाललंय म्हणलं जाव की काय जावं की काय.
हम् हम्.
बघू ना आता वेळ भेटला तर जाऊया मग. तेच बुकलेताईनां पण तेच मी म्हणलं जायचं का लग्नाला. जाऊया म्हणलं.
रोज तिकडच कार्यक्रमाला जायचं काल काल त्यांच्या सवासनी होत्या. काल तिकडच गेलो परवाच्या दिवशी पण तिकडेच गेलो. बांगड्याचा गाण बांगड्याचा कार्यक्रम होता.
हम्म आज बांगड्या आहेत का हळद ये.
आज हळद आहे आज त्यांना म्हणल आज मी नाही येणार मला ब्लाउज शिवायचेत म्हटलं.
हम् हम् हम.
जायचं यायचं म्हणल की दोन तास तरी जातेेत आहो.
दोन तास जातातच बरोबर आहे. मग घरातलं उरकून ते पण जायचं नाही का? नाही गेलं तर परत राग यायला नको.
पैशात मी काय नाही येणार.
नाही येणार.
अजून उद्या जायचं हा.
त्या म्हणले हो या संध्याकाळी म्हटलं हो येते येते.
हाच म्हणायचं काय म्हणणार.
हा ना संध्याकाळचा नाही वेळ भेटत ना मग डब्यांमुळे वगैरे त्यामुळे लय चलबीचल चलबीचल होते. मग आता उद्या पण लग्नाच म्हटलं का सकाळी उरकून आवरायचं निघ
हा घरातलं सगळं करण काम करणं हे ते मग जायला आणि हे घरी यायला परत संध्याकाळच होते.
हा मग संध्याकाळ परत आले का परत टिफिन आहेतच. सगळा दिवस मग संपूर्ण जातो असाच.
हम्म.
आता तेच एक एक एक एक एक उर काम परत मग दुकान चालू झाल्यानंतर परत वेळ नाही म्हटलं आता फंडाचं पण काम करून घ्यावं सगळेच कामं एकदाच करून घ्यायची
मला पण करायचंय म्हणलं एवढे लग्नाचे ब्लाउज आहे तेवढे लग्नाचे ब्लाउज झाले की ताळाबंदी करा ते आतापासूनच लिहून ठेवा लिहून ठेवा म्हट
म्हट राता हा मला मग अशी कोणतरी बोललं बाई की हा पेंटपाल ता यित नाही ह्या मंगल पेंटपाल
हा
हा मंगल पें पालच बोलला वाटतो की आम्ही ह्या गा नव्हते पुढच्या गटात आहे म्हणली तू पुढच्या महिन्यात का काय ताळेबंद आहे म्हटली बाई सहा सहा म ताळेबंदाला चौधरीबाई म्हणत होती म्हटलं मग तेच काम य आमच्यासारख्यांला तुम्ही नावं ठेवता
हम्
आमचा काय दोष आहे त्याच्यात बघितलं ना म्हटलं तुम्ही
हम
कुणी उशिरा दिले म्हटलं पैसे आम्ही दिले का
मी त्याच्यासाठी तर मग घरी आणायच जास्त नाद नाही केला म्हंलं तिथंच नेऊन तिथंच ते बायांच्या हातात द्याका असेल ते म्हंटलं नाही का समोरा समोर त्यांना पण कळायला पाहिजे उलत हा मग ते कस होत आपण घेऊन आलं की
ते काय म्हणणार जास्त झाले कमी झाले नाही ना हम् आणि बायकांचं कसं असतं मग त्यापेक्षा ते समोरसमोर झालं म्हणजे आप
मला कितीतरी बायका म्हटल्या बोकले तने एका महिन्यात पैसे दिले आणि तुम्ही कस एवढा टाईम लागला
अ हो आमचं तर आम्ही किती मागे लागलो होतो खूप मागे लागलो होतो तेव्हा
हा पण मग आप मी पण सारखंच तिला फोन करायचे त एखादी एक दिवस तर काय म्हणली हो काय टेन्शन नका देऊ मला म्हटली अ का
हो
हम्
बापरे चालेल चालेल ठीक आहे करते मी नंतर आलंत माझ्या बायका पण हं करते हो हो चालेल चलो बाय